हॅलो
हॅलो
हा बोला
हॅलो हा आवाज येतोय हा आवाज येतोय का?
हा यायलाय यायलाय
हा हा
बोला
आपण ते इडली आपण ते इडली डोसा वगैरे बनवतो का नाय
हा
हॅलो हा त्याचच पिठ म्हणजे आपल्याला आदल्या रात्री भिजून ठेवावला लागत काय?
होय होय.
हम् ह
हो ग्ला कस्
ओ हा.
हो त्याला तसं करायला लागतं आणि पीठ भिजून देऊन ठेवायला लागतं मग त्यानंतर न तेच अ जर आपल्यान तांदूळ तेन करून तीन सगळं करायचं असेल त आधी भिजवावं लागतं म नंतर त्यावर मिक्स् सर्व वाटून बारीक करून ते ते थोडं अ ते ठेवाय लागतं रात्रभर अन दुसऱ्या दिवशी सकाळी म करता येत त्याचं.
हा हा म्हणजे ते दोन रात्रं म्हणजे आधी तांदूळ ठेवाय लागता म ते तांदूळ दुसऱ्या दिवशी वाटुण परत ते रात्रभर ठेवाय लागतं का ते वाटण
हा हो आणि मग त्यानंतर न दुसऱ्या दिवशी ते कर था येतेे.
हा म तसंच आपल्याला असं. करता येत नाई का असं नसतं तांदळाचा वगैरे लगच्या लगेचं वाटून वगैरे.
तसं नाई करता येत.
हां हं. हां अच्छा. म तुमी करता की नाई ओ असं ईडली अंबोळी वगैरे?
करते की. करतो आसते आमच्यात दर आठवड्यात दोन तीन असतं सारखं.
हुं.
तुमी करताय?
हो आणि पण म्हणजे मला जास्त माईती नाई ना त्याच्याकडे
हा हा हा.
म्हजे आमच्या घरातले करतात मी कसं जॉबला वगैरे जाते ना. त्याच्यामुळे मी कधी केलं ना
हा.
हम्. आता मी असं बाहेरून वगैरे आणता का म्हणजे घरातच तसं बनवता?
अ नाही घ घरातच बनवते बाहेरून तेन नाई.
ते चांग काय काय ऍड करायचं म त्याच्यात?
काय ते?
तांदूळ भीजवताना तांदळामध्ये काय काय ऍड करता म्हणलं.
तांदूळ आणि अ जर डोस अ इड हिला इडलीला ज हवे असेल तर तांदूळ आणि आपलं ह्याच डाळ उडीद डाळ हे दोन आम्ही ऍड करतो हा.
हा हां.
बाहेरून तर बाहेरपेक्षा कधी केलेलंच परवडते जास्त पण होतय तेन त्यामुळं घरीच
हो हो हो तेच ना घरीच केलेलं परवडतं ते. बाहेरून आणायचं म्हटलं तर म हेच ठरवुन
हो.
हम्म भिज ते भेज भिजल्यानंतर म वाचतो ना आपण म मिक्सर मध्ये तिला तो हे वगैरे घातले तरी, पण क्रिप्सी होत ना ते
हो हो छान होतात, छान होतात.
हो
पोहे किंवा एक, एक जण शिळा भात वगैरे पण वापरतात त्यासाठी.
हो
हम्म
त्याच्यामुळं पण छान होत असत.
बा वेगवेगळ्या करण्याची पद्धत सगळ्यांची वेगवेगळीच हाय म्हणा
होय होय
जस ज्यांना आवडत. हो
पद्धत ही वेगळीय
वेगळे हो
हम्
आम्ही पण अस दर आठवड्याला आ थोड्याला करतेच सारखं, पण मी जास्त करत नाही म्हणजे घरातले आहेत.
हां
मग ते तुम्ही स्वतःता करता म्हणजे तुम्हाला येतं का ते बनवता वगैरे?
हो हो येतय ना.
हम् हम्
हम्म
चटणी, चटणी वगैरे कसे करतात तुम्हाला माहितीय का?
अ एवढं काय ते याबद्दल काही नाही, तुम्ही सांगू शकता?
अ मी म्हणजे माहि ती नाहीनी कधी केलं नाही पण जेवढं माहितीय ती बोलू शकते मी.
हां
हा ते खोबऱ्या म्हणजे खोबऱ्या किसून ते खोबर भाजून घेतात ना, हा आणि त्येच्यात लसून
मिरच्या खर तर का वगैरे मिरच्या घेऊन ते वाटतात आणि नंतर न त्येला फोडणी देत्यात मीर, तेल कडीपत्ता असे फोडणी देतात त्येला, हम्म. त्येच्यात दही वगैरे टाकतात.
काय सांगता?
दही वगैरे टाकलं ना असं, आंबट गोड असं लागत ना ते छान लागत खायला.
हा, हा अच्छा अच्छा टकले एक गुटकारा बिब
ह्म.
हां, याय लागलाय बोला.
हम्म.
आम्ही ना, होबऱ्याची चटणी करायचो, तर त्यात होबरं, डाळ मिरची, लसूण हे वापरून केलतो, दहीतून घालून.
हां हां, म्हणजे फुटाणे वगैरे घालता, तुम्ही त्याच्यात.
हो हो. हम्म.
त्या एकदम चिंचचं, म्हणजे चिंच भिजून, त्याचं पाणी वगैरे वापरतात ना?
ज्याचा-त्याच्या, असं आवडी नुसार
हां, तेच ब काय मं टेन्शन चं य.
ना ख म्हणजे तुम्ही ते सर्व, घरातच करता, बाहेरून कधी असं आणतच, नाहीये का?
नाही नाही.
हम् हम्.
हम्म.
ह्म. म तुम्हाला ते आवडतं का, म्हणजे आवडतं का, ते इडली डोसा वगैरे?
हो हो, आवडते, तुम्हांना?
हो आवडत, म्हणजे करतो, आम्ही.
हां हां.
मुलं वगैरे पण, छान खातात ना, आवडीने.
हां हां.
ह्म.
टाकीतलं पाणी नाही कीं
मं बाक असं वेगवेगळे पदार्थ, पण तुम्ही घरातच करता, कि बाहेरून आणता असं?
कोन बाहेरून, कोण?
हां ह्म.
हम्म.
ह्म, जे आपण, पाणी पुरी वगैरे म्हणा. वडापाव, समोसा
हां.
हां, ते पण, एक-एकदा आम्ही पण, घरीच करतो, म्हणजे घरी बनव-बनवायला सोपं जातं, अणि शिवाय परवडतं घर असलं, आणि मुलांना खाऊ घालायचं, म्हणजे घरात नत केलेलं बरं वाटत, बाहेरून आणण्यापेक्षा.
हो. वाव!
म्हणजे जेव्हा-केव्हा असं मुलं मागतील ना, हे पाहिजे, ते पाहिजे, आम्ही कसं घरातच, करून देतो त्यांना.
हा हा हा....
हं कधी तर मग बाहेर प्रवासाला वगैरे गेलं तर मग बाहेर-
हा हा.. चालते चालते.
हम्म.....
हॅलो हॅलो ह हा हा हा त नाट नाट- हो हो करते ना घरी-
हं हं.... त्या पाणीपुऱीच म्हणजे अ- करताना ते एवढं काही अवघड वाटत नाही. म्हणजे ते खटतात नाही. गोड चटणी केली की नुसतं पुऱ्या तलायच्या आणि रगडा वगैरे असं करायचं.
हा होय....
हम्म....
हं...
हम्म हम्म
हम्म हं....
अग मी ते छान- मग आनखीन काय?
काय नाही बघा चहा वगैरे झाला?
हो तुमचा?
हो हो झालाय.
हम्म हम्म हम्म
हम्म हम्म
आवरलं, स्वयंपाक तेन आवरलं.
नाही अजून. हो काय
आता इथून पुढं करायचं आहे ना.
हो हो हो हो
हो
ह
हम्म हम्म
चालतंय.
मग बाकी.
बाकी काय नाही.
हम्म हंम
हम्म
म्हणजे ते इडलीच असं भिजवत ठेवलं तर तरच ते छान लागतं, म्हणजे भिजवत ठेवावचं लागतं का ते.
हो हो. ठेवायलाच लागत. पाहिलंच आहे काये हम्म.
आंबोळीच पण सेम म्हणजे सेमच करायला लागत ना त्याच्यासारखं इडलीच आपण
हम्म चालतय.
हम् हम्
हा
चालेल, ठेऊ का?
हा हा. हम्म
हा ते